हॅलो.
हा झाला आधीचपण काउंट तो, दोनशे अठरा सेकंड. पण ऑटोमॅटिक कट होऊन गेलेला.
होय का? बर बर ठीक हाय ठीक हाय.
हं हं.
बोला.
ते, तर मग असं छान होतं म्हटलं आमचं.
हॅलो आवाज येतोय का माझा, आवाज येतोय?
काय झालंय ताई आजकाल माहिती आहे ना. आपली ना कुटुंब पद्धती एकदम छोटी झाली आहे. आजकाल एक नाही तर दोन मुलंच असतात, त्यामुळच तर कसे मुलांना फ्रेंड किंवा भाऊ बहीण अशी मित् चुलत भाऊ वगैरे असं म्हणजे, एवढं मोठं कुटुंब पद्धती राहिल्याच नाहीत.
राहिलाच नाहीये, त्यामुळे तो जीव्हाळापण कमी झालाय.
आणि त्याच्यामध्ये पण काय झालंय माहितीय का, आजकाल कुटुंब विभक्त झालेत ना. म्हणजे कसे आधी कशी एकत्र कुटुंब पद्धत होती त्यामुळे घरात असं काही प्रॉब्लेम आला ना, सगळी एकत्र व्हायची. कोणाची अशी बाहेरच्या लोकांची पडायची नाही. आजकाल कशी नोक नोकरीच्या निमित्तानं वगैरे लोक कशी बाहेर शहरात वगैरे राहतात ना. कुटुंबापासून लांब राहतात हो त्यामुळं आई वडील एखादंच मूल असे असतात त्यामुळे मुल कसं जास्तीत जास्त मोबाईलची, टीव्हीची तशी सवय लागते. त्यांना असं बाहेर त्यांना कसं असं बालपणी आजी, आजोबा चुलत भाऊ, बहीण, काका, काकी नातेवाईक म्हणजे आपले काय नातेसंबंध आहेत ना आत्या, मावशी हेसुद्धा समजत नाही.
हो हो.
बगण्यातच कसं ते जन्मल्यापासून एकदम बाहेर, आईवडिलांच्या बरोबर आई वडील जिथं नोकरी करत असेल, तिथं बदली होत जाते. ह्या शहरातून त्या शहरात. किंवा असे केले तरच त्यांना कुठे मित्र वगैरे भेटले तर आणि आली मुलांना आपण एवढं म्हणजे असं हे करून टाकाय ना बिझी, शाळेतनं यायचं क्लासला जायचं. क्लासनं आला, दुसरा क्लास. परत आला कुठं शा मोर त्या मुलांना असं बाहेर खेळायला किंवा त्यांचं बालपण असं बागडायला वगैरे मीपणाच नाहीये आणि शाळेचंपण एवढं आपण कधी अभ्यास केले नां काल आपलं की टाकायचं
बघितलं.
आजकाल एवढं प्रेशरचं एवढं प्रेशर आहे ना हा प्रोजेक्ट करा तो प्रोजेक्ट करा हे करा ते करा. तो होमवर्क ती पुस्तकं तो अभ्यास ही परीक्षा ती परीक्षा मुलांना आपण एक असं काय म्हणतात ते एक स्टॅच्यू बनून ठेवले एक बंदिष्ट करून ठेवलंय त्यांच्या हेच्यात त्यामुळे त्यांना गावाकडेची उकरी मुलं बघा कशी आली की दप्तर फेकतात हिककडे फिरायला जा पोहायला जा झाडा वर चढ चिंचा गोळाकर जांभळा
माझ्या आईन ते अजून गावातच राहतात ना तर माझ्या भावचा मुलगा तिथेच आहे. साध्या जिल्हा परिषदच्या शाळेत पण बिलकुल टेनशन नसतं एकदम रिलॅक्स असतो टेन्शन फ्री असतो. आणि इकडे आपण सिटीत राहतो आपल्याला ते काय ना आपलंच पॅशन जास्त नडतं अस होऊन जात. मुलं इंग्लिश मिडियम ला बस मग मुलं फक्त बर्डनमध्ये असतात. त्यांना कशाची भीती वाटते झाडावर चढणार नाही काही नाही तो दोन तीन झाडावर चढून उड्या मारून खाली पण येईल हे खेळायला लागले कि आपल्याला भीती वाटते अरे पडशील अरे लागेल त्याला कुणीही काही म्हणत नाही तो ना पडतो त्याला ना लागत सायकल घेऊन चार पाच चक्कर मारून येन आपली पोरं इथल्या इथं अ बिल्डिंगच्या खाली एक राऊंड मारयला गेले तर आपला जीव धाक दुक होतो पडेल की काय लागेल हा पण खूप फरक आहे
मधून कधी येणार लगेच फोन मग तू कुठं थांबलेला तू कुठं गेलेला असं किती प्रश्न विचारत असतो ना खरं त्यांना असं फ्रीडम ते त्यांना मग स्ट्रगल करू दे त्यांचं त्यांना.
हो हो.
लढू द्या आपण मुलांना खूप असं कमजोर बनवून ठेवतोय.
कमजोर बनवून ठेवतो हे बरोबर आहे कारण त्याच्यामुळे मुलं पण धाडस करत नाही.
इकडे गेलं तर तसं होईल असं आपणच मुलांना म्हणजे आजकाल नाजूक बनवून ठेवलंय.
खूप नाजूक बनवून ठेवलेय मग तेच होत आणि खूपश्या गोष्टींची अशी ओळख पण नसती जशी झाडं पण त्यांना अशी समजत नाही ह्याला चिंचेचं झाड म्हणतात याला पिंपळाचं झाड म्हणतात. त्याला वडवृक्ष म्हणतात जसं की ते खेणड्यातली मुलं डायरेक्ट सांगू शकतात किंवा त्यांना माहिती असतं हा हा ह्यालाही असं म्हणतात. म्हणजे हा पण खूप मोठा फरक होतो.
मुला आहेत ना त्यांना माहित नाही दूध कोण आणतं दूध कोण आणतं दूधवाला भैया. दूध कुठून भैय्या तो दूध दूध कुठून ते भिमुगाच्या शेंगा कुठे लागतात जमीनीच्या खाली लागतात वर लागतात गहू कसा येतो ज्वारी हे मुलांना माहितच नाही आहे.
माहितच नाहीये तेच अर्धा एक
मॉलमधून दुकानातून तेवढच माहित आहे आपण एखाद्या लग्नाला वगैरे जर घेऊन आपली मुलं काय करतात अशी कावरी बावरी होतात आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतात. त्यांना माहित नसतं की समाजात कसं उभ राहायचं म्हणजे लोकांना कसं फेस करायचं कारण त्यांच्या कोण ओळखीच नसतं ना आपण त्यांना म्हणजे असं कुठून हेेत नाही काय नाही ओळख नसत ते आपणच शक्यतो जात नाही कारण आपल्याला सुट्ट्या नसतात. काम काम बिझी त्यामुळे आपणच समाजापासून आणि एकट असं हेच्यामध्ये आपलंच आयुष्य घड्याळ्याच्या काट्यावर फिरते पैशाच्या मागे.
त्यामुळे स गोष्ट येत नाही ह्या समाजात ते बालपण किंवा हे छोटे छोटे खेळ हे ते आपण विसरूनच गेलोय. आणि त्याचा मुलांवर परिणाम होते मग मुलांना मोबाईल द्यायचा मग मोबाईलचा मुला . नाम. त्यांना लगेच लहान वयामध्ये, चष्मा लागतोय किंवा डोक्यावर परिणाम होतोय. किंवा म्हणजे असं ओबीसी मुलं खेळत नाहीत वगैरे त्यामुळे असं जाड वगैरे होतात मुलं त्यांची, शारीरिक हालचाल नाहीये व्यायाम नाहीये. त्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार पण व्हाय लागलेत ओ.
हो खरे पाहिजे खरं ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे जे कधीतरी तो वाट मी तर म्हणजे इतकी हह्यानी न असं कुठं फिरायला जाण्यापेक्षा आईकडे नेऊन सोडावं मुलांना ह्याच विचारत असते. की या गोष्टी पण कळायला पाहिजे थोडंसं, तिकडे ते रिलॅक्स होतील, त्यांना थोडं फार काय. तरी कळेल शेती काय असते हे, पण त्यांना माहिती नाही काहीच माहिती नाही.
आणि आपण ज्या वातावरणात राहतो ना ते, अतिशय प्रदूषण आहे गावाला कसं एकदम स्वच्छ हवा. नदीला पूर. हा किंवा म्हणजे खायचं प्यायचं पण म्हणजे आपल्यासारखं तिकडे आपण काय मुलांना देतो चीज, बर्गर, नूडल्स, पाव वडापाव ते गावची मुलं कशी भाकरी काय असेल ते घरात काय असेल ते भा खाऊन मोठे होतात. त्यांना असं, चोगर आयटम द्या आपणच मुलाना ऍक्च्युली खरं तर हे सवय लावतो.
सवय लावतो आपला शॉर्टकट करायला जातो की नाही ठीक आहे चला आता ऍडजस्ट करून घेऊ आणि मग मुलं पण त्याला बळी पडतात.
असा प्रॉब्लेम झालायं.
गावात तसं होत नाही शेतात जायचं असतं म्हणून सकाळी सकाळी एकदाच स्वयंपाक होतो भाजी पोळ्या सर सकट सगळ्यांचा एकत्रच बनलेला असतो. मग सगळ्यांनी तेच खायचं आणि नाही पडत आणि उरलंच सुरलं म्हणजे, दुपारी स्कूलमधून शाळेतून वगैरे आल्यावर संध्याकाळी. परत ते पण असेल तरी खातात आपल्याला लगेच असं होतं अरे नको दुपारची आता कशाला द्यायची मुलांना ता आपण गरम-गरम आपलं हेच वेगळं होवू उलट आपणच मुलांना तस वळण लावून दिलेलं.
हो हो.
हम्म खूप गोष्टींचा फरक पडतो.
त्यामुळे कसं एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामुळे काही कुणाला प्रॉब्लेम येत नव्हता. म्हे म्हणजे प्रत्येकाला म्हणजे अशी मदत मागाय वगैरे, जरी की कोणी मदत करत होती लोकं. एवढी पहिली लोकं. व्यस्त नव्हती ऐकमेकांसाठी धावून यायची म्हणजे एकमेकांना मदत करायची आजकालची लोकं म्हणजे अशी कशी स्वार्थी झालेत हो. कोण कोणाला असं उपयोगी आता आपण समाजात राहतो बघतो ना. शेजारच्या फ्लॅट मध्ये काय चाललंय म्हणजे मदत, मी का जाऊ बजे मला उद्या कामावर जायचंय . कोण राहील असं म्हणजे तसं म्हणजे मध्ये अशी म्हणजे प्रेम नाय राहिला.
हम्म नाही राहिलं पहिले असं पण होत त बघा म्हणजे लग्न वगैरे जरी जमवायचे असले ना सगळी लोक एकत्र यायचे. अ म्हणजे एकमेकांच्या नात्यात
आपला तिथं फायदा आहे ना तेवढंच गोष्टी बघतो दुसऱ्यांसाठी नि . मने मदद करणं किंवा असं धावून जाणे एखाद्याच्या घरचेला वगैरे ते राहिलं नाही कारण आपण आता बंधनात आहे ना, आपल्याला सकाळी आठ ते रात्री आठ जॉबला जायचं असतं. मुलांचा सगळं का चौकटीतच आहे ना मग ऑफिसला नाही गेलो तर तिकडं कारण द्यायचं मग, आपलं ऑफिस बुडल किंवा हे ते. ई एम आय आपल्या आहेत, आपणच आपल्या डोक्या एवढं डोक टेन्शन त्यामुळे आपणच. म्हण तो ना तसं बंदिस्त. झालोय आपण जगून गेलोय, आपण फक्त या पैशाच्या माग धावतोय.
बस बस.
आजकाल आपण वेळ देत नाही, बघा काही लोक. जॉब करतात ना सकाळी जातात. संध्याकाळी येतात कधी. त्या मुलांना वेळ दे, आणि कशासाठी. कशासाठी पैसे मुलांच्यासाठी.
मुलांच्या साठी मुलांना आईवडिलांचा प्रेम पण नाही आईवडिलांचा वेळ पण नाही.
सहवास आहे का त्या मुलांना.
तेच तर.
खूप पहिला असं नव्हतं.
काका काकू पहिला असं कुठं जायचं, वगैरे म्हणलं आई माहेरी वगैरे जायची. म्हणली तरी बिनधास्त जायची. कारण घरी आहेत तीजे मागचे काका काकू हे ते आजकाल आपण एक कुठे जायच आपण म्हटलं तर, आपल्या घरच्यां कोण
कोण बघणार हो मग.
असे पण प्रॉब्लेम झालेत म्हणजे आजकाल आपण कुठे जाऊ पण नाही शकत.
खरंच आहे.
पहिली मला पहिली लाईफस्टाईल खूप पहिली जीवनशैली खूप छान होती. कोणाला काय लोकत नव्हते, पैशा पाण्याच हे ते.
हे आजार. पण कमी होत वातावरण हवा शुद्ध होती आणि जरा दरारा होता म्हणजे घरातल्याच मोठ्या लोकांना घाबरत होती लोक.
तर एखाद एखाद्याच कोणाकडे तरी गाडी वगैरे असायची आजकाल आताना एवढ्या गाड्या आहेत ना, बापरे एवढं वातावरण दूषित आहे ना. प्रदूषण प्रत्येकाच्या घरी गाडी. परत वगैरे तोडलेत सगळ्या रस्त्याने वगैरे किती प्रदूषण हव. किती खराब आहे पहिलं, कस एकदम सगळं. छे होतो आणि एवढं केमिकलचे वगैरे पदार्थ नव्हते फवारणी वगैरे असं काय नव्हतं. एकदम शेतामध्ये छान पिकत वगैरे, आजकाल ते शेतामध्ये पण पिकत नाही.
नाही पिकत हो बरोबर आहे.
वापस ये त्यामुळे केमिकल.
हम्म.
त्यामुळेळ आणि त्यामु आपल्याला हे सगळं आपल्या शरीरात जे जाते ते केमिकलच जाते.
केमिकलच जाते, तेच ना.
कोन आपल एवढ आजारी वगैरे पडतोय.
हो. आता माझे ना दहा मिनिटं पूर्ण होतील मला आपला कट झाला की तुम्ही मला कॉल करा. ह आपण मग कंटिन्यू करू.
हा दहा मिनिट झाली, तर लगेच करते कॉल.
हो दहा मिनटं झाले की.
हा मी करते आता कॉल.
हां तुम्ही करा ओके हां बाय.